अता
हो हो येतोय की बोला की?
हा मय काय? मी एक काल लेख वाचला त्याविषयीच आपण जरा असं बोलूया.
ओके ओके चालतयं.
हा म्हणजे आपल्या समाजात आपण पहिले लोकांचे कसं - एक मुलीचं अठराव्या वर्षी किंवा मुलांचं पंचवीशात. असं लग्न होतं- होतं. आता हल्ली ल लग्नाचं वय जसं वाढलंय तसं म्हणजे- मुलींचं पण प्रमाण शिक्षणामुळं वयाच जास्त वाढत चाललंय. त्याचे परिणाम पुढं जाऊन पुढच्या पिढीवर म्हणजे- असं त्यामध्ये लिहिलेलं की पाच पिढ्या पहिल्या होत होत्या म्हणजे एकादशकात. म्हणजे आताच्या काळ तीन सुद्धा होतील का नाही म्हणजे - आपलं नातवंड सुद्धा आपण बघू का अशी अवस्था आहे आता सध्या. म्हणजे लग्न उशिरा होण्यामुंळं. किंवा त्यामुळं मुलींच पण विवाहत राहायचं प्रमाण वाढलंय. म्हणजे शिक्षण करियर त्यांना मग मुलं नकोच असं होत चाललय ना. मग यासाठी. प्रत्येकाने स्वतः त्याची जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हणजे लेख होत छान होता. म्हणजे ते स्वतः. हा त्याच्यावर अंमलबजावणी आपल्या मुलांपासून आपण केली पाहिजे की - मुलांच सुद्धा सव्वीस सत्तावीस वयापर्यंत लग्न हे झालच पाहिजे. तर ते पुढ म्हणजे चाळीस पंचेचाळीस वयापर्यंत मुल. ते दुसरी आपली पुढची पिढी लग्नाला येईल आणि- एक मुलं जन्माला घालतात बरेच जण. त्यामुळे म्हणजे ते त्यांना नातेवाईक आपल्याला कसे मावशी, काका, आत्या. जे मिळाले. आपल्या मुलांना मिळतील का नाही हे गॅरंटी नाही ना कारण त्यांना -
तुझं म्हणणं.
हा म्हणजे एकच मूल झाल्यानंतर त्यांना थोडीच कोण मावशी किंवा. अ काका किंवा आत्या भेटणार आहे.
हो हो बरोबरे.
म्हणजे हा तसा गहनच प्रश्न हम्म.
ऍक्च्युली काय होते माहितीे काय? या बदलत्या जीवनशैलीमुळे का नाही त्याच शरीराव पन परिणाम होतो. कारन आजकाल च्या मुलींना ना लवकरच म्हणजे आता ते मांस सीक धर्म वगैरे येतात. मग नं मग ते एक फर्टिलायझर वगैरे ते विषिष्ट वया नंतर म्हणजे चागल्या क्वालिटी चे वगैरे राहत नाहीत. म्हणजे मुल जरी जन्माला त्यांनी घातल. हां. तरी पण त्याला कुठल तरी व्यंग वगैरे अस होत. त्यामुळे कशी मुलींची लग् ग्न वगरे योग्य वयातच व्हाेयला पहिजे. पहिली
हा आणि माझ कस मतय? एकविसाव्या वयात जनरली आपण जर पाचव्या सहाव्या वया जर कॉलेजला सुर शाळेला सुरुवात केली. तर एकविसाव बावीसाव्या वर्षी आपल ग्रॅज्युएशन पूर्ण होत असत. त्याच्यानंतर आपण नोकरीसाठी प्रयत्न करणे. किंवा एकदम पोस्ट ग्रॅज्युएशन वेगळ काही शिकणे. ह्या गोष्टी मुळे काय होतय. वय वाढतच जातय. तिथून पुढ दोन वर्ष चांगला, सुस्थितीतला नवरा शोधणे. त्या गोष्टींमुळ काय होतय. तीस हाल तीस लय म्हणजे कॉमन आलय मुलींच लग्नाला. आणि यामुळे काय होतय. पुढची पिढीकधी होणार. मग तुम्ही पन्नास होटाल तेव्हा तुमची मुल दहा पंधरा वर्ष चे सुद्धा नसणार. अशि अवस्थाय आता सध्या.
म यासाठी कुठ तरी समाज व्यवस्थेन
नाय आणि ह्या आ पले हे जे आपण जे खातोय आजकाल. ही बदलते जीवनशैली वगैरे त्यामुळे, माणसाच आयुष्य पण कमी झालय हो. पन्नास वर्ष म्हणजे जास्तीत जास्त. लगेच चाळीशी नंतरच माणसांना वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होतात. हॅलो.
वेगवेगळे आजार त्यामध्ये तयार झालेलेयेत लोकांना. आणि त्यामुळे कस होतय. कि म्हणजे अस माणसाच आयुष्य घटल्यामुळे ते लग्नाच वय जर तेवढच राहिल त ती मुल कधी जन्माला येणार. किंवा त्यांच संगोपन आपण कस करू शणार. करा जास्त वय त्या मुलांच्या मागण आपण पळू शकत नाही अशी अवस्थाय ना आता सध्या.
ती मोठी कधी होणार. आपल्या हाताखाली कधी येणार. तोपर्यंत म्हणजे आपल आयुष्य म्हणजे. आपण एकदम म्हणजे अस हेच होतो ना. आजार पणामुळे वगैरे थकतो वगैरे. आजकाल कशी, पहिली माणस कशी एकदम खंबीर होती. शंभर शंभर वर्ष जगत होती. त्यांना काय होत नव्हत. पण आजकालच वातावरण, प्रदूषण. किंवा हे आपण जे खातो केमिकल युक्त. त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होतोय. आयुष्य कमी झालय माणसाच.
हां आ. ते कसं होतं. पहिल्यात आज्या आजोबा मुलांना सांभाळायचे. म्हणजे ते त्यांचं वय होतं एक. पंचेचाळीस पन्नास वय होतं की, ते त्या वयात ते नातवंड सांभाळायचे. आता त्या वयात आपण मुलं सांभाळतोय. म्हणजे अशी अवस्था हाये. त्यामुळे कसं होतंय. नातवंड सांभयच्या वयात लोकांना. तेवढं त्यांची कपसिटी राहत नाही. मानस सीकता राहत नाही. शारीरिक शरीर साथ देत नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो ना.
आता तुम्ही कधी पण आता बघा आजकाल डॉक्टरकड वगैरे आपण गेलो ना तर जास्तीत जास्त पंचवीस सवीस मुलीच वय झालं ना त्यांना प्रॉब्लेम सुरू होतात हो पिसिओडीचे वगैरे. कारण आजकाल ती ओबीसी ती किंवा म्हणजे आता पहिल्यासारखी मुली अशे व्यायाम वगैरे करत नाहीत. म्हणजे शारीरिक खेळ वगैरे खेळत नाहीत, बैठे खेळ खेळतात. त्यामुळ कशे त्यांना म्हणजे असं शरीराचा व्यायाम वगैरे होत नाही किंवा हालचाल वैगेरे होत नाही. त्यामुळं त्यांना लई प्रॉब्लेम होतात ते पीसीओडीचे वगैरे. लग्न व्हायच्या आदीच मुलींना प्रॉब्लेम होतात.
मुलींनाच असं म्हणू नका मुलांना सुद्धा मोबाईलचे ते किरणं असतात ना. त्यामुळे बराचसा परिणाम होय मुलांना पण म्हणजे तेंच्या वयात येण्याच्या वयात जे मोबाईलचा अति वापर होतोय काय न्हाय त्यामुळ म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम होऊन ती मुलं ज्या वेळेस ते एखाद आपत्य जन्माला घालणार आहेत ते पण एक झालं की बास कारण एवढंच कुठं सांभाळायचं म्हणजे अशी अवस्था हाय. पहिले किती-किती मुलं असायची त्यांची भावंड त्यांची नातेवाईक आता हल्ली एवढ्या मोठमोठ्या बंगल्यात एक-एक आणि दोन-दोन असं लोक राहतात. किती राहतात कुठं मुलांचा किलबिलाट ऐकायला येतो का काय म्हणजे फार शहर शहरामध्ये जर तुम्ही पुढे पुणे, मुंबई बई सारख्या ठिकाणी गेलात तर ही फार विदारक स्थिती हाय. म्हणजे
अहो ताई... त्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जातात कारण त्यांना खेळायला कोण नसतं. आणि पालक जॉब मुळ वेळ देत नाहीत आजकालचे पालक माहितीये ना तुम्हाला जॉबसाठी सकाळी बाहेर पडतात ते संध्याकाळी दहा अकराला घरी येतात.
त्यामुळ त्यांना मुलांनाच देण्यासाठी, हा येतोय.
वेळ हा वेळ नाही ना मुलांना देण्यासाठी, हॅलो आवाज येतोय?
ण्यासाठी तरी हा येतोय येतोय मुलांना देण्यासाठी वेळ नाही त्यांना. हम
पहिले आम्ही शाळेतून यायचो ना तवा आमच्या घरी आजी- आजोबा काका-काकु कोणतरी घरी असयचं. खाऊ करून द्यायचं, चहा द्यायचं. म्हणजे जरी आपल्यासारखं आता ना नूडल्स वगैरे नसले तरी वडापाव नसले तरी पण बटर वगैरे असायचेच. म्हणजे घरात कस आई वडील जरी बाहेर गेले तरी घरात कोण ना कोणतरी आजी-आजोबा ही ती व्यक्ती असायची. आत्या, मावशी, काका आपलं इकडं ती भावंड अशी भर पूर होती खेळायला मुलांना मोबाईल, टीव्ही गरज नव्हती हो.
हे आता मुलांना कसं होतय कोण खेळायला नाही बोर होतय मग काय करू मग मोबाईल बघू. असं होतय किंवा थोडफार प्रमाणात आपण पण त्याला कारणीभूत असू शकू आपल्याला काय काम असेल तर. आपण पण बघ थोडा वेळ मोबाईल मग आम्ही हे करतो असं होत ना आजकाल आजकाल लोकांना पण वेळ नाही आई वडिलांना पण वेळ नाही त्यांच्या बरोबर खेळायला किंवा त्यांना इकडं तिकडं फिरवायला. पहिले कसं लोक शेतात वगैरे न्यायचे पोरांना आता म्हणजे ते प्र कार राहिलाच नाही ना त्यामुळे मुलांना काय तो अ कुठल्याही गोष्टीचा त्याचा संपर्क राहिला नसल्यामुळ ही पिढी आजकाल फार वाईट वळणच्या कड निघालेली हाय. मग त्यासाठी
अहो मुलांना मुलांना जरी बोलायचं म्हणलं तर ते कोणाबर बोलणार आय घरात कोणच नसतं बहीण भावंड नाही कोण नातेवाईक आज्जी आजोबा नाहीत कारण आजकाल मुलांना स्पेस हवे सासू सासरे न को किंवा असं आज्जी आई वडील वगैरे नगोत त्यांना त्यांची स्पेस मोकळीक पाहिजे कोणाचं असं बंधन नकोय. त्यामुळं आजकाल विभक्त कुटुंब पद्धती आली.
मुलं पण एकलकोंडी होतात आणि ह्यामुळं काय होतंय नात्यांचं त्यांना कधी तो गंध येणार तर त्यांना आज्जी आजोबाच बघायला मिळाले नाहीत वयस्कर लोकंच त्यांना बघायला मिळाली नाय असं होतं ना म्हणजे आजकाल ते रोबोट्स मी परवा पिक्चर बघितलं तर तो पूर्ण त्यांनी आज्जी आजोबा म्हणून रोबोटच तयार केलेला आहे. त्या आज्जी आजोबांच्या अ शरीराचे त्यांचे फोटो दाखवून त्या त्यांच्या सेम दिसणारे म्हणजे आज्जीला त्या गोष्टी मेमरी भरून दिलेलं आणि आजोबांना पार्कमध्ये फिरायला जायला मेमरी अशी भरून दिलेली म्हणजे इतक्या प्रमाणात समाज आपला हे झालेला आहे कि आजी आजोबा नाहीत इतकीे विकृत प तयार झालेली आहे लोकांना
नाही ही परिस्थिती खूपच भयावक आहे. आणि ऍक्च्युली ताई तुम्हाला माहित आहे का मुलांचं आणि मुलींचं पण आज काल सहनशीलतेचं प्रमाण कमी झालंय त्यामुळं जरी लग्न झालं ना उशिरा जरी झालं तरी घटस्फोटाचं प्रमाण आजकाल वाढलंय. कोणी म्हणजे असं सहन करून घ्यायला तयार
हा म त्या लेख मध्ये मी ते सुंदर होतं की म्हजे घरी मोठी माणसं जर तुमची हजर नसतील तर ते भांडणाच स्वरूप ते कसं भांडण प्रत्येक घरी होतातच त्याला सांभाळून घ्यायला घरी मोठी माणसं पाहिजेत अरे एवढ्या काय होतंय सातं किंवा थोडसं मोठ्यांचं अ भीती होती पहिली कशाला दोघतलं भांडण आहे तर दोघतच मिटवून होत होतं माणूस रिकामं पण आता होत नाही. तेचं घटस्फोटापर्यंत त्याची परिस्थिती निर्माण होत गेलेली आहे.
सहनशीलता माणूस आजकाल ना कुठं म्हणजे असं सहनच करून घिना तुझं माझं पटत नाही वेगळं व्हायचं कारण त्यांना कुठल्या मोठ्या माणसांचा असा धाक राहिलेलाच नाही पहिलं कसं आप पण सा म्हणायचो की घरचे काय म्हणतील किंवा बाहेरचे काय म्हणतील मुलांना असं म्हणजे धाक होता ओ चार माणसं काय म्हणतील आणि आपण समाजात राहत होतो. आजकाल कशी ती वेगळी राहतात शहरात वगैरे त्यामुळं एक आ कधी यायचं कधी जायाचं पार्ट्या करायच्या एन्जॉय करायचं आपलं लाईफ जगायचं त्यामुळे त्यांना आजकाल ह्या गोष्टीचं गांभीर्य राहिलं नाहीये. आणि एकदम त्यांना उशिरा चाळीशी नंतर जाग येते की आपल्याला आता एखादं मुलबाळ वगैरे हवंय. मग तेव्हा डॉक्टरच्या फेऱ्या सुरू होतात.
सुरू होतात म्हणजे तेव्हा शरीरा प्रॉब्लेम हा आणि शारीरिक प्रॉब्लेम होतात उशिरा मूल म्हंटलं की त्याला काहीतरी व्यंग तयार होणे म्हणा हे प्रकार फार वाढत आलेत म्हणजे तुम्हीच बघाल ना तर एका प म्हणजे एका कुटुंबाच्या पाठीमागं एकतरी फॅमिली अशी हाय की म्हणजे एक जोडपं की त्यांना दवाखानात गेल्याशिवाय मुलबाळ होतच नाही. म्हणजे अशी इतकी भयावह परिस्थिती झालेली. कि त्यांना तो दवाखान्याच्या फेऱ्या कराव्याच लागतात कारण वय वाढत चाललेय ते प्रॉब्लेम्स तयार होत चालले हे खाणं, फिणं वेगळं झालेलं आहे, त्यामुळं माणसांनी यासाठी आतापासून म्हणजे आपण पण पिढी घडवताना, मुलांवर तशे संस्कार दिले पाहिजे थोडाफार वेळ आपल्या आजी, आजोबांना अगदी पूर्ण वेळ राहत नसलं तरी थोडा वेळ तरी मुलांशी त्यांच्या संपर्कात आणलं पाहिजे.
हो बरोबर आहेे ताई तुमचं म्हणणं. आणि पहिलं कसं अठरा वर्ष आणि मुलाच एकवीस वर्ष होतं ना? त्यांची मनं जुळत होती, लव खरं म्हणजे काय ऐज मध्ये कसं अट्रॅक्शन वगैरे असतं. त्यामुळे ते एकमेकांना अशी जुळवून घेत होतीत. त मन जुळायच प्रेम व्हायचं, जरी आपण अरेंज, मॅरेज जरी ठरवून जरी केलं ना तरी म्हणजे त्यांच जुळत होत असं आजकाल कसं वय निघून गेल्यानंतर मुलं अति शहानी झालेत. त्यांना जास्त समज येते. पैसा. त्यांना वाटतं पैसाने सगळे विकत घेता येतं.
समाज सुधारलाय. असं वाटतं की मुलींनी पण शिकावं. मला पण वाटतं. आपण पण शिकलेलोच, असुशिक्षित आहेत तरी पण मला असं वाटत की, त्या लिमिट पर्यंत मुलींनी पण शि शिक्षित असावं, अगदी ते करिअरच्या माग पळणं आणि बरोबरीनं सगळं करणं हे पण नाही, थोडसंच घरी राहून पण संसार केला तर त्यात सुखःत आहे ते म्हणजे एक आनंद आहे कि, घरची स्त्री जर घरात असेल तर ती आल्या, आल्या गरम अन्न वाढून देऊ शकते, तीच जर बरोबरीनं जॉब करून घरी येत असेल तर ती थोडीचं तुम्हाला आ रोजच्या, रोज गरम आन्न देऊ शकणार आहे, ती म्हणणार मी पण तित किच कंटाळून येत असते. ते मो मुलांना पण तेवढं प्रेम मिळत नाही ना त्या, त्या पद्धतीनं.
हाच विषय आपण पुढं कंटिन्यू करूयात भरपूर मिनटं झाले तुमचे, कट करून परत करा कॉल.